दिदी वर च्या घरात आहे. लिखाण करीत बसलिया. जरा तांदूळ निवडायचं हाईत. तर सासूबाई तांदूळ निवडत बसल्यात मी ब्लाऊज कटिंग करीत करीत तुमच्या सगं बोललोय हम्म. परवा साड्या घेतल्यात. ते त्या नवीन निघलेल्या अकरा अकराशे रुपयेच्या.
कसल्या वो?
पार्टीवेअर. नवीन फाॅशेन निघलीया वो आता ती खडया च्या अश्या बारक्या बारक्या निघल्यात त्या
चांगल्या हाईत
हम्म चांगली हाय त्याला बरगतच खड आहेत आस खालन-अ
परत फोटो पाठवा की साडीचा हॅलो
फोटो काढून पाठवाया पाय हॅलो
हा फोटोचा पाठवा की आणि साडीचा पण पाठवा हा कमी जास्त व्हायला
वारं भरपूर सुटलय वारं सुटल्यामुळे प्रॉब्लेम यायलाय नाहीय उकडा ना अजिबात आमच्याकडे पाऊस भर वारं भरपूर सुटलय आओ
हा हा काल आमच्याकडे सुटलं होत आणि काल अचानक मला जेवलो की काल सुट्टी होती आवरलं सगळं धा पर्यन्त आणि जेवलो अकरा वाज नंतर अस वार एकदम थंड बाजून आली ताप येतो काय असं झालत आणि काम पांघरुण घेऊन झोपलो ते तीनलाच ऊटलो
काय करायचं वाटलं काय करायचं सांगा मग
काय नाही बघा निवांत हा उन्हात काय करायचं नाही काय नाही जेवायचं आणि बसायचं
तर काय हो आणि तिकड जत‌ साईडला म्हटल्यावर लेचून ऊन असणार
लय ऊन हाय इकडं
हम आमच्याकडे झाडाच्या एन एवढं ऊन नसतं ती सावली जरा असं गार वातावरण असते
हम् हम नाही आमच्या इथडे दोन झाडं होती मोठी जंगली झाड तसली त्याच्यामुळे नाही घरात शिरालत्या त्यामुळे ते कट केली झाड हा मग ते कट केल्यामुळे उन्हाळा् लय जाणवाले ह्या वर्षी लई मोठी जंगलात कशी झाड असत्यात.
होय काय करायच सांगा. हम्म हम् हम् हम् झाडांच्या ना गारवा वाटते खरं झाडं दमवतात पण पडायची भी असते ना. घरावर त्यां आमच्या इथं पण एक शंभर वर्ष झालतं झाडाला काढाय लावला.
हा हा घरात शिरून हाय ना. भिंती त्या हे उ
पोककारत्यात चिरत्यात होय खालन वर ताकद किती असतेय त्याला बघाखी
हा तेच ते ते काय कुठं पाणी मिळल तिथं असं ते वाट शोधत जातात ना मुळ्या
त्या तुमच अस. स्लपच घर हाय.
हाय ने
मग साध हाय हा हा हा हा. आमच्याकडे शिमेंटपत्रा मांढर राखित नाहीत.
होय आमच्याकडे पण आहेत की,
हम
टोळीच आहे असं एक पंध पंधरा वीस माक कड आहेत टोळीचा हाय ती.
आली की सगळे झाड धाड धाड नुसत हेच करत्या.
हम्म हम्.
पाडतयच‌ आव सगळं.
म आता नवीन घराला स्लॅपच घातलाय दोन्ही ह्याला
स्लॅबच आहे. स्लॅपच टाकला तिथं नाही तिथ जुन्या पद्धती दोन मजलीच आहे खरं जुन्या पध्दतीत खिल्चा करायच नाही. अछा फळ्या टाकायची बघा ती
हा दोन मजली हाय काय हे पण
राहतेय ते वरचं होय ते बी दोन मजले आहे.
ह मग झोपायला तेन वर असचीला
होय आम्ही वर वर झोपतोय
हम् हम्
खाली एक हॉल हाय मध्ये एक असं रूम आहे तिथं देव ठेवलाय आणि आत किचन‌ आहे.
हम्म हम्म
आणि वर मग तीन खोले आहेत, मग शेवटच्या खोलीत चूल असल्यामुळं लाकडं तेन भरतंय. आणि मधली खुली अशी रिकामी हाय म्हणजे असं काय नको असलेले, वस्तू नेहुन ठेवलेय तिथ आणि बाहेरच्या हॉलच्यावर. रूम आहे तथ आम्ही बेड तेन घातलाय आमचा. तेथ आमचा.
हा हा
म तिथ पण दोन मजलीच आहे.
पोरं कुठे गेली.
पोर एक तारखेला नाही फिर उ नाचा त्याला झोपच नाहीये.
आयशप्पत ऊन नाय ओ हे, आता ऊन बाधतय बघा एक दोन तारखेपर्यंत जपाय सांगितलय पोरांना.
त्या आम्हालाच जपाय लागत्यात जपण्यात काय अर्थ नाही त्याला काय तरी सांगायलो सांगलं तर एक दुसरंच सांगतय आम्हालाच. पोरांसग खेळ आता पोरांचा खेळ चालू‌ हाय, इकडली पोरं क नाही नुसता आंब, काजवणी.
हा.
करवंद जांभळ हुडकायला उन्हाची पडत्यात हा करवंदा आसलेली त्याच. ती पोर करवंदच्या त्या आंब्याच्याच माग. त्या दिवसभर
हा हा
त्याने तर ग गोळा करून घरला आणायच. पोरांच्यातन पोरं जात्यात. मग काय करायच. कोौन कोौन तासभर कसा तर बसतोय घरात.
हम्म हम्म
तिथन पुढ नाय जातय आपला आपण तुमचा मुलगा
आमचा झोपला बघा.
एकच मुलगा तुम्हाला.
हा एकच
हुं हुं तेच्यावर काय नाही का अजून
बाकी
उन्हाच झोप तर लागतेया
हा फॅन लावून दिलाय की त्याला त्याज बाबा जवळ झोपलाय त्यांना फॅन लावून दिलय मी कड वरच्या खोलीत हाय.
हायसा व्हय हां हां शेतात घर असल म गार वातावरण नाय.
शेतात म्हणजे शेतात नाय आमच्याकडपासन हीकडं घर आहेत सगळी आणि एका साईड पासन शेत चालू हाय इकडच्या साईड पासन शेत चालू हाय म्हणजे लास्ट आमचं घर आहे असं गार काय नाय बघ खालच्या खोलीत जरा गार वाटतय ते पण आता उन्हाळा भरपूर आहे ना त्यामुळ ते पण उकडायला लागलं तिथ पण आता फॅन लाव ते मं मं हेचा आमच्या घराच्या पलीकड आमच एक शेड हाय छोटं तिथं आंब्याचं झाड ते नाय मग आत्ती मामा तेन तिथच झोपत्यात.
हा हा गार झाडाखाली पण झोप मस्त लाग
हा मी तिथंच जाणार होतो तिथं बसून कॉल करायचं म्हणलं आता तर त्यानी मी जीऊन लोटून काढूसतर त्यांनी गेलीत म्हणून मग हीतच बसले आणि
काय करायचं हा
गार लय भारी वाटतय तीत
किती वाजले ओ हुं
हा
तुमचं संग कॉ कॉल फास्ट होत्यात. एक सार का व्हय आओ कधी टायमिंग यायला कळतच नाही. बमिला अकरा पासून कॉल करताय बारा वाजेपर्यंत पाच झाली ते वि सरा झालेले नाहीत ह तुमचा कधी कॉल केला तर हे दुसर काल संपतला ए गल आहे दीड वाजेमध्ये होईल का्या
होय होते
त्याच म्हणलं आपण मग तुही संध्या काही करा
हा
तुम्हाला यातली माहिती काण सांगितलेली
ह् ते माहिती म्हणजे म मला ग्रुपला ऍड के तो ग्रुपला ऍड केलर्स मकळ आलं मला
पहिल्यांदा जरा भ्या वाटायल की नाही यात
हा कसं असते काय असते काय माहित नाही आणि एकदा पेमेंट ते झालेय म्हणल्यावर काय नाही
काय नाही खर तरी सुद्धा मला हे निवड जाल काय म्हणजे ऑनलाईन पैसे असतात नाही का त्या्यावर भरपूर झोक्य काय करायलय सोनाच झोप क जरा खाली मग काय करतोस म्हणजे ऑनलाईन तीन चार तर सहज असतेच नाही आपल्याला हजार तर त्यानी मला का ते ऑनलाइन कॅश संपो हिवा्हाला नको अकाउंट नंबर दिल्यास
नाही मी विचारलं की माझ्या पण अकाउंटवर माझ्या शाळेचा पेमेंट जमा होते
ह ह का बस मम्मीने घरातन बाहेर काढलीय तुझ्या म्हून यथे बस विचारलं मग पण जा की जा मग म मावशी ट्र्रीप जाऊन द्या मला म्हणजे ते म्हणते तू इत काय येऊन बसलस चाकवर हॅलो हा ला म्हण का येऊन बसले अस सगळी तिरता येत आणि मी कॉल करतते देन ब आरम सांगा
हम हम सासबाईतन काय म्हणत नाही ना
काही नसते मी कधी पण येऊन मम्मी सांगा कुणा संग असूदे बोलायला म्हैतरनिंसंग इथंच ये
हां हां आं हां
हैता फोन केलाकी तास तास भर ठेवतच नाहीत आता त्यांना माहीत नाही गोष्टी
हां हां
तुमचा आवाजअ अडकाय लागलाय
अडकाल रेंज कमी जास्त व्हायच्या बहुत
हां तेचकी
आलय दहा मिन्ट हां एक मिन्ट हाईट बसली हां कुठं पड्लास तु? नाही
का आनी आत्ती म्हंटली काय ही पाय अं अरे धूजजामलाम ते बाटलीतन कडेला पाणी घेअन धूज जा कुटं तिथ धू कडेला